हॅलो!
हॅलो!
हा बोल.
काय करायलास
हा कोथंबीर अ मोजा लागली
अजून झालं नाई?
नाये अजून. आत्ता कुटं वेसी झाली. एमस्
म एकटाच हेसा का?
होय, एकटीच हाय आहे त ते करते आता यच सगळेजण बसल्यात.
ह ह
म काय आणि बाकी.
काय नाही, निवांत.
हम् बर ते परवा मला बिर्याणी सांग. बिर्याणीची रेसिपी सांगतो म्हटलीस कुठं सांगायलाच नाहीस
त्या दिवशी व्हय ते जरा कडबडीत हो हुतो म्हणून नाही फोन उ चला
हा, हा
कधी करणार आहात म बिर्याणी रेसिपी
आता आज कोणवार शनिवार
हो उद्याला व्हय
उद्या मानाचा वार नव्हं त्याचा
होय, म कसली व्हेज करणार हाइसा का नॉन व्हेज
आता उद्या रहिवर म्हणजे नॉन व्हेज च की
नॉनव्हेज होय हम्म घरच तांदूळ की विकतचं
घरच हाइत बघ म्हणजे असं बारीक एकदम हाइत असं सुईसारखं
हम, हम चालत्यात की
ह बर, बर
ते हे करायचं, तांदूळ बॉईल करून घ्यायचं नाही तर डायरेक्ट तसं केलसा तरी तसं चालतय मग कशी करणार हाइसा बॉईल करणारस हाइसा, का दम देऊन करणार हाइसा
नाही डयरेक्टची सांग ते दम देऊन, ते लई हे लागतय ते लांबट तरा
होय, मग काय करायचं एक किलो चिकन घ्यायचं च आणि एक किलोला दीड किलो तांदूळ दीड एक सव्वा किलो तांदूळ एक सव्वा किलो तांदूळ घ्यायचा
एक किलो चिकन ला
हम्म
हा
ते स्वच्छ धुवून घ्यायचत तांदूळ आणि ते ठेवायचा थोडा वेळ मग इकडं चिकन मध्ये, म्हणजे मॅरिनेट ते करून ठेवायच. गरम मसाला म्हणजे चिकन मसाला, दही ते सगळं घालायचं म्हणजे काय काय व दही खडा मसाला म्हणजे गरम मसाला पुदना आपल्या जवळ असल्यास थोडा कोथंबीर दही तेन सगळं घालून ते मॅरिनेट करून ठेवायचं.
ग ते सगळ म्हणजे तसच घालायच की त्याची पेस्ट वगैरे करायची.